हा काय करायलाय?
मी मेडिकल मध्ये आहे बघा.
हा हा काय दोन दोन दिवस झालं काय बोलण झालं नाही, म्हणून म्हटलं फोन करावा.
हां ते कसं. रविवारी सुट्टी असली की, घरातली काहीतर एक्स्ट्राची कामं असत्यात. आवरायचं करायचं म्हटलं की, मग काय होत नाही.
हम्म हम.
सुट्टी असत नाही रोज, होय रोज कसं. सगळं हाय तसं आपण आवरून, आवरून यायला लागते नही.
हा हा. रविवारची सुट्टी हा, एस्ट्रा कायं. काम असेल ते करून ठेवलं म्हणजे, पुन्हा आठवडाभर टेन्शन राहत नाही.
होय, काय तरी निवडा निवडी करायच असलं की.
हम् हम्. दळण वगैरे हे, असतेच की हो. ती कामाच्या हेन होतच नाही हम्म.
तर दुसरं करायला लागतंय ना ते.
हम्म हम्. कसा गेला, कालचा दिवस काय कामातच गेला नु
कामातच. केला कालचा दिवस सगळ सकाळपासून, संध्याकाळपर्यंत कामच होतं नुसता. जरा निवडा निवडी पण करून, ठेवायच होती नाही.
हा हा. तर तब्येतीची काळजी करत जावा, तुमच्या मैत्रिणीला केलंता. फोन त्यांनी तुमचा नंबर दिलता. हम्म. त्याना मी म्हटलं त्यांना, त्यांना कॉल हा अमृता.
मैत्रिणीन नाही, बहिण आहे माजी.
बहीण आहे होय.
होय.
अं. हं.. मला म्हणली त्यांना कॉल कर हं. म्हंटले म म्हणल की केलाय त्यांना कॉल चालूय आमच्या दुघींच कॉल चालूइत म्हटलं. हम्म, त्या काय करतेत्या?
ती आता बायोटेक करा, लागल्या एमएस सीला. सेकंड इयर हम्म. सांगलीला असते ती.
आवाज वगैरे छान, छान बोलत्या हा मला आवडल्या.
सकाळीच सांगाल ती.
हां. हां
असं असं फोन आलेला, म्हणून मी म्हंटलं. होय, म्हटलं ग्रुप वरन मी, पण नंबर घेतलाय त्यांचा.
हा हा, छान बोलतेत्या.
त्यांनी जाऊन खरेदी केलेली पहिला.
काय म्हणला.
तुम्ही पहिला फोन केलता, की ती केलेली म्हटलं.
हां हां.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
हम्म हम् आणि काय.
काय नाही बघा.
हम्म मग काल काय काय केलत? जेवण वगैरे काय?
जेवण म्हणजे काय असं, स्पेशल असं काय नाही रेग्युलरचच होतं.
हा हा. मला म्हटली आम्ही मटन खात नाही म्हणजे, तिला म्हटलं तुम्हाला मटन किंवा चिकनची रेसिपी सांग तो तर नाही म्हटल्या आम्ही, खात नाही म्हटल्य.
आम्ही लिंगायत आहे ओ, शुद्ध शाकाहारी आहे.
आ, आणि काय हं.
होय काय
शे शेतीविषयी माहिती विचारत होत्या, त्यांनी त्यांच्या रानात काय काय लावलंय ते सांगितलं. हा. मेथी लावल्या म्हंटल्या सगळी, मेथी लावून घेतल्या आता चालू झाल्या म्हंटल्या. मग तुम्ही काय, काय करताय विचारतं. त्या म्हटलं मी सगळं करत्या म्हंटलं काही नाही असं नाय. हम्म. हम्म.
हम्म. बोलत्यात लय बोलक्या आहेत त्या.
आणि काय मग. तुमचं काय काय स्पेशल काय? तुमचं काल काय स्पेशल काय नाही.
आज आमच्या स्पेशल काय नसतं, आज आमोशा चालू होत्या ना. आम्ही बाळु मामाच्या. वाऱ्या असतात त्यामुळं, काय करत नाही स्पेशल बेशल आमोशल नसते कायं.
हा. हा.
हम्म. रविवार पौर्णिमा आमोश्या. सोडून मग बाकी सगळ वार चालत्यात, आमच्यात खात बाबा आमच्यात आठवड्याला एकदा तर लागतंय.
करु काय.
हा, घरीच की तुमच्या कोणच खात नाही त्यामुळे, तुम्हाला रेसिपी सांगून तर काही करू का सांगू.
बर नको नको म्हणून काय उपयोगच नाही, आणि काय करणार मग.
हा हा, आणि काय माझं. चालतंय. शेडांचा आवरला आता मग आता, लिव ना चहाची भांडी मग चहा करून ठेवलेला. ती धायची राहिलीयत ती घातली कपडे, कपड्यांच्या घड्या मारायला लागलीय. मारल्या आता म्हटलं. शे शेरडं बाहेरात सगळी त्यांना आत बांधायचं गोट्यात नेऊन. आणि मग आज. ती येऊन हातपाय, तोंड धुऊन देवाला आरती वगैरे लावायची मग, स्वयंपाक चालू करायचा.
हां.
हम्म.
खाली पण लोट झाड, चहा पाणी आवरून आले.
हमं. हंम.
नाही जरा जरा, काहीतरी करून ठेवायचं.
हम् हम्.
आमची मुलगी आल्या आता मा खू सुट्टीला गेलती दोन दिवस मामाकडं. दंगा चालू असतोय नुसत तिच्याकड‌, लक्ष ठेवायला लागतय नाही तर. आधीच पावसाच्या हेन कस इकड म्हणजे, आमचं रानात घर घर असल्यामुळं हो सापांचं प्रमाण लय हाय. हम्म.
हम्.
लय अशी अ असं, समोर न जरी निघालं तरी ती भेत नाहीच. आपलं आपल्यात नादात असतंय, एवढं हे हाय ती डेंजर हाय ती.
हम्म म्हणून तिच्या,
जरा सापांची भीती असत्याच ओ.
हम्म आणि आता कसं सापांचं प्रकार पण लय नवीन नवीन निघालेत. नवीन नवीन काही काय आलय का नाय? आणि चावलं म्हणजे त्याला काही औषधच नाही.
काय कळणार आहे समज चावून गेलेलं पण कळायचं नाही, असं होणार जर बघितलंच नाही तर.
हम्म. लय भीती वाटते, त्यामुळं लय लक्ष ठेवाय लागतंय लहान पोरांवर आणि ही सारखी कशी बाहेरच सार बाहेर बाहेर बाहेर खेळत असत्या.
म काय तुम्हाला कशाच ना नवीन कशाचं रेसिपी येत असली तर सांगा.
मला तुम्ही शेवग्याची शेंग कशी करता?
शेवग्याची आमटी करतो तशीच सेम.
अ सुक्की शेंग कशी करायची सांगू का मी. पहिला शेवग्या शेवग्याची शेंग अशी आपण अ नुसती शिजवून घ्यायची. उकळून स्वच्छ धुवाय च्या आधी शेंगा चिरून आणि पाण्यात मीठ टाकून जरा शिजवून घ्यायच्या. आणि नंतर ते शिजवून तेजं सेपरेट ठेवायचं आणि आलं, लसूण पेस्ट कांदा, टेमॅटो वगैरे ह्याची पेस्ट करून घ्यायची आणि ती पहिला तेल वतायचं, त्यात जरा जिरं टाकायचं आणि नंतर त्या पेस्ट सगळ्या घालायच्या आणि हलवून घ्यायचं. एकदम असं तेल सुटोस्तोर परतवून घ्यायचं आणि नंतर त्यात लाल तिख तिखट वगैरे आपला जो रेगुलर मसाला आहे तो घालायचा आणि शिजवलेल्या शेंगा घालून जरा थोडा वेळ उकडून द्यायचं. अ तशी शेवग्याची सुकी शेवग्याची शेंग खूप छान लागत्या. आणि चव एकदम अशी भारी, हॉटेलमध्ये खातो ना तशी येत्या. नाहीतर रेग्युलर का कशा करतोय आपण? अ शेवग्याची शेंग अशी डायरेक्ट श चिरून पाण्यात टाकतोय. आणि नंतर डाळ किंवा काहीतरी घालून जिरं खोबरं याची फोडणी मारतोया. तिला रेग्युलर दररोज दररोज तीच खाऊन खाऊन कसं, ती कंटाळ येतं. त्यामुळे एखाद्या वेळेस अशी वेगळी करायची. हम्म.
कांदा टमाट्याची, सुकी भाजी केल्यासारखी होत्या ना?
काय म्हणला?
कांदा पण आणि ती पेस्ट असते ना, त्याच्यामुळे सुक्की भाजी केल्यासारखी होत्या ना ती.
हा सुकी केल्यागत हुतंय. छान लागत्या तशीपण. हम्म.
काय तरी मग आणि ते शेवग्याच्या पानांची भाजी पण करतात ना?
हा पानांची पण करत्यात, पण तेची काही एवढी रेसिपी मला माहित नाही. आमच्यात हित कसं आमचं चुलत सासरं हायत नाय त्यांनी शेवग्याची बाग केली आहे. तुम्हाला सांगतो त्यांनी एकर रान आहे त्यांच. म्हणजे आम्हाला जेवढं वाटून आलं, तेवढं त्यांना वाट. त्या रानामध्ये तुम्हाला कुठली अशी वनस्पती नाही असं नाही. सगळ्या वनस्पती लावल्यात, तुम्हाला सांगतो. अ शेवग्याची झाडं हायती, आंब्याची झाडं हायती, आंबा म्हणजे तुम्हाला त्यातलं सगळं आंब्यात जेवढं प्रकार येत्यात नाही तेवढं सगळ्या आंब्यांची झाडं हायत. त्यात दारात हाईत त्यांच्या आणि एक खुली हाय आणि बाकी की सगळं असं झाडच लावल्यात. नाही नाही सगळ्या प्रकारची. तुम्हाला सांगतो शेवग्याच्या शेंगाची झाडच अख्या रानात हायती. त्यातच आंब्याची झाडं आहेत, सगळ्या प्रकारचे आंब, फुल्यांची झाडं आहेत. फुलंबी सगळ्या प्रकारची फुलं हायती. केळी हायत्या, पेरूच झाड हायती, तुम्हाला सांगतो चिक्कू कूची झाडं हायती, सीताफळांची झाडं हायती, आणि आपलं लिंबू असतात नाही. त्याजी हायती आणि ती आत्ता, आता नवीन मध्ये बोर आलाय बघ का हिरव्या कलरच असतय मोठं.
हा. हा.
तसल्या बोरांची एक दोन झाडं आहेत. म्हणजे, असं काय नाही असं नाही आणि सगळं आल्लं लावतेत ती आलं तेवढंच थोडं त्या झाडाखाली कुठ तरं लावायचं, पुन्हा खाऊची पानं असत्यात नाही देशी त्या खाऊच्या पानांची वेलं आहेत असं म्हणजे, सगळं काय नाही असं नाही वनस्पती सगळ्या प्रकारच्या औषधी वनस्प वनस्पती वगैरे सगळं सगळं लावलेलं असतय.
हो, घरातनच असतील म्हणा की मग.
हम्म. नई घरापुढच आहे, त्यामुळं अशी एकदम बाग असल्यागत छान वाटतया.
हा हा.
हम्म, बाहेर आहे बाहेर. बाहेर आहे ब, जा बाहेर आहे हा. तिचा पप्पा आज बाळू मामाला गेलेत, आदमापूरला त्यामुळे आज दंगा चालू आहे लई. ते पप्पा घरात असल की मग, शांत असत्या.
हा हा.
हम्म. नाहीतर असं आता पप्पा गेले की असं एकदम दंगा चालू असतोय. पप्पा नुसत बोलूसतवर असं कृष्णाली म्हणूसतवर गप बसतय. ह पण माझ्यापेक्षा जीव मात्र पप्पांवर जास्तय तिजा.
सगळ्याच मुलींचाच असते, आईपेक्षा जास्त पप्पांवर
हम्म. अरे आमचं नच गाड्यानी जात ना, त्यामुळे एक दोन दोन चार दोन चार दिवस घरात नसत घरात, नसल की तिला कसं एक, दोन दिवस तर दिसना की अशी किरवान जाऊन जाते, म्हे पप्पा कधी येणार ते पप्पा कधी ही नव्ह ते हाल चालू असतय नुसत दार जरी लावलं. कशाच तर बाहेरला आवाजाला आला, पप्पा आलं, पप्पा आलं अशी करत बाहेर येती आणि पप्पा आला की पप्पानी सोडत नाही.
त्या दोन, तीन दिवस नाही दिसले की तसं की वो लहान आहेत म्हटल्यावर.
हम्म. तिजं चालू असतंय सारखं असं मम्मी मम्मी, अजून काय शाळेला घालवत नाही ना.
हा. हा. आता किती वर्षाची दीड वर्षाची आहे काय?
हा तीन वर्षाचे आहे, मला एक काम आलाय ठेवू का फोन?
बर बर ठीक आहे सांगतो.
हा.
हा.